हॅलो हा आवाज येतोय का?
हा येतय येतय ते तुमचं झालेलं तसच झालंय आहो माझं पण एकशे ऐंशी मिनिट ते दाखवतय.
हा हा हा मग ते अ किती कॉल झाले तुमचे
माझे फक्त दोनच कॉल झालेत आहो कारण मी काल तर जॉईन झाले ना.
म कशे काय ते द एकशे ऐंशी मिनिटं दाखवतय.
कालपासून फक्त दो म्हणजे कालच दोन कॉल झालेत त्याच्यावर कॉलच नाय तरी पण मला तेच येतय.
होय का.
हम्म तुम्ही काय केलं म ते
नाय ते वर पाठवलं सरांना स्वप्नील सरांना तर ते म्हणले की अ म्हणजे हे एकशे ऐंशी ने ते मिनिटं च लिमिट पूर्ण झालंय तुम सतरा कॉलला मला सतरा कॉल झाले. य रिसिव्ह केलेल आणि मी केलेले असे धरून एकशे ऐंशी मिनिट पूर्ण झालेत माझे.
हा मंग मी पण रिसीव केलेले ना माझ्या नंदेचे
हम् म रेसीव केलेले म्हणजे जास्त आपण लावलेलेच माझ बहुतेक से कंद कसं जास्त पडलेत ना अकरा मिनिट बारा मिनिट साडेबारा त्यामुळ त्यानी सेंकं कंद जास्त धरलं ते मिनिट जास्त धरलं आणि त्यात ते एकशे ऐंशी मिनिट बहुतेक पूर्ण झाल्यात माझं.
हा अस माझं आता काल झालं तर माझं फक्त बारा मिनिटच झाला अगोदरचा कॉल तर झिरो सेकंडच दाखवतय. पहिला आणि दुसरा कॉल ला बारा सेकंड
हे झाला म्हणजे एक तुमचा हेच गेला म्हणायच.
हा एक गेलायच म्हणजे एकच कॉल झालाय तरी पण मला आता एकशे ऐंशी लिमिट दाखवतय.
कस काय असणार ते म तिस दाखवलं नाय सरांना साक्षी मॅडमना विचारलं नाय तुम्ही.
तेच आत्ता मी आत्ता जस्ट च तुमच्यासार ट्राय केला म्हणलं तुमचा लागतय का बघावा. तर ते तसं दाखवलं म स्क्रीनशॉट मारलाय आता ते ग्रुपवर सरांना पाठवते. कारण फक्त दोनच कॉल झालेत ना माझे.
ते ब ग्रुप वर पाठवा आणि खाली अस लीहा की फक्त दोन कॉल झालेत. तरी एकशे ऐंशी मिनींटच लिमिट कस काय दाखवा माझ होऊ शकत ते कारण सतरा कॉल झालेत कंप्लेट आणि हे दाखवलंय नाही माझ मिनिट जास्त झाल्यात त्यामुळे तिथं झाला असेल बहुतेक पूर्ण.
हा.
मग तुमचं लगेज कसं होणार दो दोन कॉलन मध्ये वीस तीन तिकडली वीस आणि कडले वीस असे चाळीस मिनिटच होऊया पाहिजे तो.
हा तेच ना. किती फक्त मी फक्त बारा मिनिटच बोलली ना मग बारा दोन चोवीस चोवीसच हुयाला पाहिजेत.
तेव तेव चोवीस मिनिटं झालं तरी कस काय एवढं काय माहित मग कसा मग प्रॉब्लेम. हम्म एवढं कस काय म्हणजे दहा एक पंधरा कॉल एक धराव पंधरा कॉल झाल्यानंतर म्हणजे एकशेऐंशी मिनिटच टास्क क कमंप्लीट हुईल अस दाखवतात. पण एवढं म्हणजे दोन कॉलला लगेच होणार नाही ओ म वरण काय अँप मधून काय पर प्रॉब्लेम आलाय ते पण काय सर सांगानात झाल्यात. तर माझ पण सतीस कॉल पू काय नाही मेसेज टाकवा तुम ते एकशे ऐशी म तुम्हाला म्हणजे मी दोन वेळा टाकला परवा पण टाकलेला. मला तस व्याय लागलं म्हणून काल पण टाकला मी तर ते म्हटले की तुम्हाला अ दाखवले मी म्हणजे सांगितले ना हे की तुम्ही हे केलयसा म्हणून अ काय ते अ तुम्हाला मेसेज टाकला की काल सांगितले म्हणले की ह हेजात म्हणजे एकशे आंशी मिनिटच तुमच लिमिट पूर्ण झालंय त्या मुळ कश्याला सारखं मेसेज करालाय असं म्हटले सर.
म तर प ते कॉल पूर्ण होणार नाहीत?
म काय माहत आता तेरा कॉल अजू शिल्लक हायत न्हवे तीसका तीसचा तासक असतोय तो.
हो तीसचा आहे. पहिला टास्क केलाय तुमी कधी?
कदी.
हे चाग हेच्या अगोदरचा टास्क केलाय पूर्ण?
उम हम आत्ताच आलेला मला फोन फ्रेंडसचा आणि ट्र ते आपला ट्रानझॅक्शनचा. ते ते काय बंदच आहे सोडा ओडिओ लिहायचं ते.
हा.
आणि ते ग हेजा काय नाही नाहीच यायला तो. म्हणजे एकच आलं आत्ता आलाय मला आणि तो पण म्हणजे सतरा कॉलमध्ये माझं कंप्लीट कस काय झालं काय समजना झालंय मला.
मी पण आता कालच जॉईन केलेय ना कालपसून तरी पण माझं लगेचच झालं तसं.
कसं काय झालं म्हणजे वर्ण कायस काय करायल्यात लगेच व्हाय नको पाहिजे ओ माझं एक तरा कॉल ठीक आहे म्हणजे त्यांनी मिनिट जास्त धरून जर त्यांनी केलं असलं तर ते ठीक आहे ओ. पण. तुमचं एवढं काय हे म्हणजे एवढं कमी दोनच कॉलला एवढं दाखवाले मुलं काय प्रॉब्ले लेम आलाय ते. सर पण काय म आता बघा माझा कॉल कट झाल्यानंतर हुतोय का बघा मला कॉल करा ती पणून नाही झाला तर म सरांना स्क्रीनशॉट टाका.
हा आता तेच करते हा कॉल झाला कणी कि तुम्हाला लावून बघते. आणि मग त्याच्या वरतीच. स्क्रीन काय होत माहितीय का रेकॉर्ड कॉल होतय ना त्याच्यामुळे कोण अस तयार होईना.
हम्म हे करायला बोलायला का.
म्हणजे असं हा म्हणजे असं फ्रेंड सर्कलमध्ये मैत्रिणींना सांगितलं ना. की तुम्ही ती अँप घ्या अस हे आहे म्हणून मग ते कॉल रेकॉर्ड होत्यात. त्याच्यामुळे ते घाबरतात नाही बाबा म्हणत्यात आम्ही रेकॉर्ड कॉल रेकॉर्ड होतय. नको ते म्हणून.
ते जरी कॉलरे. रेकॉर्ड झाले ना त्याचा काही प्रॉब्लेम नाही का सांगत जे रेकॉर्ड कॉल होतात ते आपल्याला परत. ऑडिओ साठी येतात ते आपण. ट्रान्सश्रप्शनच हे करतोय ना त्यातच येतय ते आपण बोललेलं. जे आपलं योग्य बोलणं झालंय तेच योग्य बोलणं तेवढं म्हणजे पाच मिनिटाच मग. दहा मिनिटं आपण बोलतोय पण दहा मिनिटाचं घेत नाही ते मी चेक केलं कनाय माझ्या कॉल लिस्टला. पाच मी दहा मी बारा बारा मिनिटं बोललोय पण. सहा मिनिटं सहा साडे सहा मिनिटं पाच मिनिटं असंच त्यांनी केले जे योग्य बोलणं आम ''--'' च झालंय ना ज्या म व्यक्ती सोबत माझं ते योग्य बोलनच. त्यांनी घेतले का तर ओडिओ साठी त्यांना द्यायसाठी असं असतंय ते. त्यात काय एवढं वेगळं म्हणजे हे चांगलं आहे सोडा. त्यांनी म्हणजे तुम्ही फ्रेंडला बोलले त्यांनी कराय पाहिजे होत.
मी बोलली दोघी त दोघी तिघींना बोलली ना की तुम्ही ते अँप घ्या म्हणून. आहे तर त्या म्हटल्या नाही ती. कॉल रेकॉर्ड होतात मग उगाच प्रॉब्लेम पुढं कुठं जातील काय.
नाही नाही काय प्रॉब्लेम नाही ते आणि म्हणजे मी हेला पण विचारलं जीपीटीला पण टाकलेलं. तर काय म्हणजे आपल्या आपल्याकडे ही आहेच वागत नाही ना एक एक कॉलच. आपण फो फो फोनवरून कामच बघत असतोय ते कस आधी तुमची. बँक अकाउंटच स्टेटमेंट द्या. तुमच आधार कार्ड ते सगळं असं मागत्यात हे ज्या ह्याला काहीच दया दया द्याय लागत नाहीत. त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही अस जीपीटीला पण विचारलं तर काही प्रॉब्लेम नाही होत कार्या अँपमध्ये.
मी आपण बघितले जीपीटीला टाकून त्या अँपच माहिती घेतलेली तर आहे म्हणल्या फक्त. म्हणलं कि ते असं म्हणजे हे नाहीये कायमस्वरूपी नाहीये.
तेवढ थोडं तरी झालं तर तेवढं कुठं आपल्यान घरात बसून काय. काम आपलेल तेवढं आपलं काम बघत आपण करू शकतो. हम्म तेवढं काय एवढं हे नाही. तेवढं झालं थोडंफार जरी आलं तरी आपलं तेवढ बॅलस.
आता हे मला माहित नव्हतं मा माझ्या नंदेन मला सांगितलं की तू ते ॲप.
ते ॲप घे म्हणून. माऊस भावाची अ मिसेस आहे ना त्यांनीच त सांगितलं मला ताई तुम्ही करा चांगलाय ते आणि. त्यांनी सा कंप्लीट केलेत आपल्या ट्रान्झॅक्शनच्या टास्क त्यांच्या दहाच्या पुढे गेल्यात आणि माझ्याच झाल्या नाही. कंप्लीट. आणि ते तवर बंद झाले ओडियाच बंद झालंय नव्हे. त्याचे पैसे मिळाले का. थोड्या त चौदाशे रुपये जमा झाल्यात. मी काय जास्त हो जमा झाल्यात जास्त मी काय कराय नाही ना ते. थोडच केलंय म्हणजे दोन हजारच झाल्यात माझे हे लिहून जास्त केलंच नाही म्हणजे जास्त. त फोन घेतला की डोकदुखीचा प्रॉब्लेम होतो त्यामुळे थोडं थोडंच. करायचं आणि हे बंद करायचं त्यामुळे ते हेच झाल. जास्त केलंच नाही आणि वहिनीने एकसारखं केलं ते दहा दहा हजारच्या पुढे त्यांनी लिमिट सोडलं.
एवढे झाले त्यांचे?
होय, होय त्यांनी एवढे ओडिओ लिहिले हे केले परत रेकॉर्डच रेकॉर्डच त्यांना आले ते पण त्यांनी पूर्ण केला टास्क ती तीस तीस रेकॉर्ड आलेली बरेच त्यांना. ते पण कमप्लीट झालं त्यांच, हम्म.
स्पीड असलं कि ते फास्ट मध्ये
हे आता येते का नाही कुणास ठावते थांबले किती दिवस तिसरा आजचा तिसरा दिवस ट्रानझॅक्शनच रा थांबलं यायलाच नाही. ओढीओ.
ह आता हे पण फोन आणि कॉल आता किती दिवस आहे काय माहित.
तसं काय नाही ते आपल्या वेळेनुसार आपण टास्क कमप्लीट तिस कॉलचा टास्क कम्प्लीट झाला की तपासायला घेतात ते.
हा सबमिट करायचं ना आपण.
सबमिट करायचं जसं आपलं पाच, पाच कॉल जरी पूर्ण झाले ना सबमिट केले की पुढं तपासायला जात्यात ते.
हम्म, हम्म. तेच आता माझ पण तेच प्रॉब्लेम होते करायच कोणाला फोन ना आता न नंदेला गेला तेपण आहे ना ऍप त्यांना केला परत करायच कोणाला कारण बोले मी फ्रेंडला तर त्या नाही म्हणतायेत म्हटल आता ग्रुप मधूनच आपल्या, आपल्यात कराव लागणार.
होय असं मग मी असं मेसेज टाकलेला मग सर म्हणले तुम्ही मेसेज टाकू नका. मग सरांनी लिस्ट पाठवली आपल्या फोनवर ह्या फोन मध्ये एवढ्या जणांचं कॉल बाकी आहेत त्यांना मेसेज टाका आणि त्यांच्या व्हॉट्सअपला मेसेज टाका तुम्ही कॉल करा आणि ग्रुप मध्ये मेसेज टाकू नकोसं म त्यांनी सांगितलं.
हो पण त्याच्यामध्ये कसं होतंय प्रॉब्लेम समजा जेन्सचा जर काॅल असेल तर कसं बोलणार ना आपण.
हो मग तेच मी नाही मला दोन आता एक मग कॉल आलेला ना माझ्या पण म्हणजे माझा कंप्लीट झालं ते आता मी मिस्टरांचं कराय लागलोय.
हा..
मग ते कणी ते माझ्यासोबत, माझ्यासोबत पाच कॉल माझ्या फोनवर आणि मिस्टरांच्या फोनवर पाच काॅल असे दहा कॉल त्यांच्या सोबत बोलले ते पुण्याचे सर होते मग त्यांच्यासोबत अस श शेता बद्दल, परत पावसाबद्दल, परत वाहनांच्या बद्दल असं पाच, पाच बोलून पाच, पाच, दहा, दहा मिनटं पाच, पाच कॉल कम्प्लीट त्यांचे पाच माझे पाच असे वीस कॉल कंप्लीट झाले म्हणजे त्यांचे दहा आणि माझे दहा असे
हा हां म्हणजे तुमचं कम्प्लीट झालंय तीस?
तीच नाही झाले माझे सतरा कॉललाच एकशेऐंशी मिनिटच लिमिट झाले मग आता ते मि मिस्टरांच पण आलेय फोन अ फ्रेंडच मग त्यांना त्यांनी बाहेर जातात ना काम वेळान येतात मग फोन मग म्हणलेत मलाला वेळ मिळणार नाही संध्याकाळ आल्या एवढ्या वेळ आ मी कुणासोबोत बोलू. तुच कम्प्लीट कर आणि हे कर म्हणले. मग आता त्यांचा आता दहा कॉल होतात तुमच्यासोबत बोलले की म्हणजे दोन हे गेले त्यांचे. रिजेक्ट झाले, म्हणजे तिकडल्यांनी, स-समोरच्या व्यक्तीनं कॉलच उच चला नाही, त्यामुळे ते दोन कॉल माझे रिजेक्ट झाले. आता त-तुमच्यासोबत हा तिसरा.
माझे पण तेच झाले, पहिला कॉल केला तर तो म्हणजे अ-त्यांनी हे-त्यांना गेलाच नाही तो.
हा, म्हणजे तेच म्हणले, मी नंतर त्यांना फोन लावला अ-तर म्हणल्या तुम्ही लावलाय, मी इथंच आहे म्हटलं, ऍप पण माझं ओपन आहे. लावलाय काय म्हणताय, यायलाच नाही मला फोन. आणि लावलाय काय म्हणता, म्हणलं मी लावलाय, तुम्ही उचलला का नाही? ऐकू आलं नाही काय तुम्हाला? तर, मला फोनच आला नाही म्हटल्या. तर, मं त्यांना समोर-समोरच्या व्यक्तीला, त्यांना हे ऍपमधनं फोनच गेला नाही वाटतं. इकडनं लागला, पण त्यांना गेला नाही, मं त्यामुळं दोन कॉल माझे रिजेक्ट गेले. झिरो सेकंड पण झालं.
हा, माझं पण तेच झालंय, पहिलाच कॉल माझा झिरो सेकंड झाला. आता दुसरा झालाय माझा सहाशे त्र्यांशीचा. आता बघू, कारण, व्हायला पाहिजेत ना ते?
हा चालतंय, तिकडनं लागतोय का बघा?
हा.
झाली आहेत दहा मिनिटं सोळा सेकंद.
झालेत ना? चालतंय, म्हणजे मी लावते आता.
हा, लावा लाव. थांबा की जरा.